हॅलो हा हॅलो
हा का मग त अस ती लिंग गेलश ना ती बरीसनी त्याना तास भेटे अस तुम्ही मेसेज नाही पाहात का ति ना ते टाकेल होतात
ती ना पायात मी ते म टास्क पूर्ण करा म आता तेवढं द्याना पुढे काही येत नाही ना
हा ते मण भी तेच येत रा आहे मग तेच तो फॉर्म भरा ना त्या नंतर मग म परत ती लिंक ओपन कती ना मग त्यावरती गु ताय ना टकी स ति नंबर टाकी ते सबमिट कर तो फॉर्म मगगं हो पाच दहा मिनट बोलाना कार्य ऍप चालू करल ना त्यास ना नंबरसर फोन करा ना दहा मिनिटं बोला ना काही पण आपल्या वैयक्तिक ज्या गोष्टी त्या बोला ना आणि मत अ मग पाच तास ना त्या ऐशी प्र्रमाणे पैसा भेटते
ह
तस काही तरातले कॉल उसला नाही तिस नाही म परतच नाही स्टेटस ठेल होत म्ह तानी ते पाय म त्याना नंतर हे का येत खाटू शामले येत्यात ना आत ना काल आमना बवा
अई बला आहे नाही ना तू मला माहिती त म
इच्छा पूर्ण झाल्यावरस म्हणे
का त पाय पायेत
तिसरी होती कादस आम एदस पहिली लेख होती त दुसरी नाही तिसरी हम्म पूजा हा पाय पाहिला म आमी
पाय पाय हा का ह.
हा अडीच तास लागा होता तिथ तेर तेरातून शेगाव डिके. आणि डायरेक्ट मग खाटू ले. काल दिस तेस मती म्हण जाव दे आपल्याला कुठे पूजा कराय ची नुसतं दर्शन घेऊन घेऊ बा
चाले मी येऊ का थोडा वेळात माझ
हा हा चाले ये का नाहीत निमल पाठवी
हा पाठव का चालेल चाले आता